बोला काय करायलासां.
काही नाही स्वयंपाक झाला, आत्ता बसलोय.
होय आज काय. काय आमचं पण तसा झालाय थोडा आवरलाय स्वयंपाक, आहे अजून
हा हा..
हो मग?
मग आज काय काय केला.
आज काय म्हणजे, सकाळी तसं काय विशेष. नाही सोडा आपलं नॉर्मल रेग्युलरच होतं, पण दोडक्याची भाजी. मी बनवलेली सकाळी.
होय.
चपाती डाळीची आमटी. असं तेन एवढंच, असं नॉर्मल. काय नाही आत्ता, विशेष हाय तसं.
होय, आज काय स्पेशल डे, आहे काय मग.
स्पेशल डे तसं असतं, कधी तरी मधी आधी. आज हाय बनवायसाठी ते अस हे करून ठेवलंय. एक तासभर ते हे व्हाय लागते, ना म्हणून ठेवले ते.
होय..
पायचा.
हम्म हम्म, किती वेळ ठेवायला लागतेय ते?
एक तासभर, तासभर म्हणजे तर व्यवस्थित मुरलं गेलं जाते ना गं ते.
दही आणि मसाला वगैरे काय. तरी हे करून ठेवताय काय असं, मी म्हणजे युट्यूबला व्हिडिओ बघितले.
नाही हे घालायचं. चिकस ना त्या मऊ मऊचं अस चिकन वगैरे असं घ्यायचं. आणि,
हा..
मध्ये लिंबू पिळून घालायचा, आलं लसुन पेस्ट परत कच्च अंड.
हा हा.
क हा अंड घालायचं त्याच्यामध्ये, एक किंवा दोन अशी अंडी घालायची. त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल म्हणून त्याच्या आणखी कॉर्नफ्लॉवर थोडा घालायचा. फक्त एक पॉकेट
हा हा.. म्हणजे कॉर्नफ्लॉवर तेवढं एकच पीठ येतेय काय.
हा कॉर्नफ्लॉवर. आपण विक म्हणजे असं विकत आनून कॉर्नफ्लाॉवर त्यात आणि घालायचं.
हा हा.
ते का नाही म्हणजे तेवढं फुरं होत नाही ते चिकन मध्ये. म्हणून मग काय करायचं त्याच्यासाठी आणखी थोडं कॉर्नफ्लवर फक्त आणून त्याच्यात घालायचं. हा आणि आपण म्हणजे ते लक्षात येतं. आपलं नमक म्हणा चटणी थोडी त्याच्यात घालायची. की परत कढीप तो जरा चिरून घालायचा छान लागतंय. त्याची टेस् वेगळी त्या त्यात असं ते सगळं हे करून भिजत ठेवायच एक तासभर त्याच्यानंतर मग तळून घ्यायचं.
हम. हा आम्ही म्हणजे असं कधी केलं नाही मी. खरं ते मोबाईलला युट्यूबला वगैरे तेन असं बघितलेलं ओ ते.
तुझं
नॉन व्हेज खातासा ना?
नाही आम्ही खात नाही. पण असंच बघायचं म्हणून बघितलेलं खर. हा असं म्हणजे रील्स वगैरे बघ त्यांना असं अस सहज व्हिडिओ वगैरे आल्यानंतर न बघितलं होत.
कि तस म्हणजे आपल्या अस क ब होत वगैरे ते पण मी पण तसं काय नाही ह्याच्या आपण बघत असतोय अ मोबाईल वरती वगैरे ते पण हळदारता कस आमच्यात असतोच ना त्याच्यामध्ये हळूहळू करून करून ती सवय झालेली आहेत हा आणि दही भात बोलासा ते बिर्याणीमध्ये घायला लागतंय ते दही‌.
होय काय मग ह्याच्यामध्ये ते भिजून ठेवणं वगैरेसाठी त्यास एक तास बर ठेवतय त्यावेेळी घालायचं नसते काय?
नाही ह्याच्यामध्ये दही घालायचच नाही चिकन शिक्सिफाय खायला दही घालायचं नाही बिर्याणी जे बनवतो ना बिर्याणीला दही घालायचं असतय.
हा हा. त्यासाठी पण भिजवून ठेवायला लागतंय व्हय मग असं?
हा त्याच्यासाठी पण एक त्यावेळी ती भिजवून ठेवायला लागते सोडा ते. सिक्स्टी फाईवचा मग बिर्याणीचा असतंय त्याला पण भिजवून ठेवाय लागतं.
हा हा.
मग काय आणखी तुमचं काय काय मग आज विशेष काय?
आमच्यात आज काही नाहीये विशेष. चपाती भाजी हेच चालू आहे हा.
सग हा हा ह
दूध वगैरे जरा जास्त राहिलेलं म्हणत ते काय म्हटलं?
जास्त राहिलीत संडे ला कस मुलांना सुट्टी असते त्या दिवशी जरा असं म्ह त्या दिवशी शक्यतो असतोय विेष म्हणाल तर आपलं मग
होय होय हा मग त्यावेळेला दोन तिन वेळा मग काय तरीे वेगळ वेगळ करायला लागतंय.
हा अस असतय हा होतय मग काय
होय.
आणि मग काय? त्यांना खाण्यासाठी वेळच असते संध्याकाळी डायरेक्ट.
हम्म.
काय मग आणखीन? तुम्ही काय विशेष मग काय असं डिश बनवता मग?
असं काही नाही आहे जरा दूध वगैरे जास्त राहिलेलं म्हणताना आज घरातच पेढ तयार केलेलं.
होय का हा म्हणजे आठवून असं
हो होय होय. तस म्हणजे ते नाही असं ते नाही म्हणजे विकत घेतलेलं असं थोडं थोडं राहिलेलं असलं अर्ध लेट तर लिटर मग म्हणजे रोज च रोज वापर नाही झाला, तर मग दोन दिवसाचा साठतंय ना एक लिटरभर. मग त्यावेेळेला असं जर साठलेलं असलं तर मग करतो आम्ही घरात.
मग पिशवीचं दूध का मग तुमचं आपलं डेअरीमधून असं. घेतासा गवळ्याकडून.
म्हणजे डेअरी मधून आम्ही इथे घरगुती घेतोय दूध.
घरगुती हा म्हणजे कसं अ अ आपलं म्हणलं ना पिशीच दूध असते ना, तेवढं जे मग आता तुम्ही म्हणलासा आटवून त्याचे पेढे बन तेवढ्यापर्यंत
हो हो.
ते असं म्हणजे जमत नाही बघा. आणि दही जरी लावलं तर पाणी-पाणी पकडते त्याला.
होय होय. ते कस गरम वगैरे करून त्यावरची शाई वगैरे काढून तेन होय होय. आम्ही घरगुतीच घेतोय असं.
पण नाद खुळा होतोय आणि तूप ण हात काळा होतंय आणि एकदम घट्ट असं थोडसं जर चहात वापरलं तर चहा
होय होय. छान होतंय होय, पाणी नसते ना.
तेच पिश-पिशवीतलं दूध ते सगळं ते पत झालेत पिशवीत लढते.
होय होय. आणि तेनी आधीच काहीतरी ते गरम वगैरे करून त्यावरती प्रोसेस तेन सगळी चालू असत्या. म्हणजे करून ते सगळं पॅकिंग करून दिलेलं असतंय आपल्यांना. साय वगैरे त्याची काढून घेऊन हा. त्यामुळे सईपण आली तर एवढं जास्त प्रमाणात अ असं म्हणजे लोणी वगैरे आपण काढू शकत नाही त्याची.
हा तेच की.
घरगुती दूध असल्यामुळ आम्हाला म्हणजे, पाहिजे ते पदार्थ त्यामधून करता येत. पेढ म्हणा बासुंदी, खवा होय.
पनीर वगैरे तरी खूप घट्ट अस छान होतय ते, होय होय. पनीर मला तुमचे परत दुसरं असं बासू
होय. आम त दूध वगैरे असं राहिलं असेल किंवा, हा हा. बाद झालं असेल तरीपण आम्ही लिंबू वगैरे पिळून ते बांधून वगैरे ठेवून पनीर तयार करतो त्याचं.
पनीर तयार हा होय, तर मी गावी असं म्हणजे आता इकडं काय हे होत नाही पण गावी असल्यामुळे त्या मध्ये अस की तसं काय तर मग करत होत. हम्म दुधामधलंच असं पदार्थ. आणि त्याच ते हेच वेगळं असतंय हा.
होय. पाऊस वगैरे चालू आहे की नाही मग तिकडं तुमच्याकडं?
पाऊस पाऊस वगैरे म्हंटलसा तर आज. तो उघडलेलाच आहे. शक्यतो नाहीला कुठ तरी जरास मध्यंतरी गेल्यात. नाही तर नाहीये हो.
आमच्यात पण आता म्हणजे इकडं कालपासून काल कालपासून तर काही नाही याच आहे ऊनच पडलंय पूर्ण. पुलावर पाणी आलेलं पण जरा जरा कमी व्हाय, लागलं लागले आता उद्यापर्यंत चालू होईल पूल.
सारखा राहिला असता तर पाऊस सगळं गावांच्या हे हो होय सगळीकडे तेच चालू होतं.
होय एकोणीस ला आमच्या घरापर्यंत, दारापर्यंत आलेलं. आणि एकवीस ला पुर आलेला ना त्यावेळी पण म्हणजे पुढच्या गल्लीपर्यंत आलेलं पाणी घरं उंच अस असल्यामुळे आत येत नाही पण येते दारापर्यंत कधी कधी जास्त पाऊस पडला असेल तर होय त्याचीच भीती वाटत्या.
पाण्यापेक्षा प्राण्याच भीत
प्राण्यांची होय होय, त्याचीच भीती वाटते जास्त.
शेतकऱ्यांच तसच कशाला भीत नाहीत का? येत नाही.
तुमचा आवाज कट व्हालाय.
आ जरा नेटवर्क पाहिजेल इथे म्हणजे, नेटवर्क. ते का नाही, म्हणजे अ दोन दिवस झाला तसच करा लागले. काय बहुतेक त्या ह्याला काय प्रॉब्लेम आलाय काय? कळले ना तसंच व्हायलाय. मधन जरा ब्रेक झाल्यागत आवाज येतोय ना.
हा हा.
हा मला कॉलमध्ये तसच म्हणायला लागले ते त्यावेळीमध्ये.
हा. हा.
हम्म.
आणि काय काय, काय आवडते मग तुम्हाना?
आणि तर मला. मला गोड पदार्थ असा म्हणजे, गोड पदार्थ. हा. असं डतात गोड हो असं म्हणजे कस बघितले की राहवत नाही तो सदार्थ
पण आता कस, गोड पदार्थ जास्त खाले की दातांचे प्रॉब्लेम. होय दातांचे प्रॉब्लेम्स वगैरे काही नाही आहेत मग तुम्हाला.
ह भरपूर भरपूर आहेत, दातांचे दाढा अस सगदा का मी निंम्या अर्ध्या काढल्या आता. तरी पण आवडत्यात. गोड पदार्थ आवडतात पण आणि कंट्रोल होत नाही तब्येत वाढल्या त्याच्यामुळे. म्हणतात बाबा गोड खाल्यानंतर वाढत्या पण आत्ताशी मी आत
होय. होय.
आणि पहिल्यापासूनच खाते पहिला बारीक होतो आता वाढले डॉक्टर म्हणता ते हार्मोन्स. वाढले आमचे कुठं ते एक पण ते काय. गोड किती काय जरी सांगत तर गोडचा कंट्रोल सुटात नाही. हं हं हं.
ते पाहिजेलं असं इकडं.
होय नाही आवड असली की, त्यामध्ये काय पण चेंज करू शकत नाही. किती पण केलं तर ते खायचं होतच बघितल्यानंतर.
खूप बडबडतंय. तर जसं गेलो ना आम्ही, ही कोण तू. ती कोण गोड बघून असं हे करत नाही म्हणजे असं खाण्यासाठी ते. तर बासुंदी वगैरे असते ना तिथे रबडी वगैरे ते.
होय होय अस आधी तर असतात, पदार्थ खूप गोड पदार्थ हम्म हम्म.
मला ते राहपच नाही.
म्हणजे तुमच्या घरचे तुम्हाला बाहेर नाही त्यांना विचार करत असतील कुठे नाही जाईल. हो होय ना जिथं गोड पदार्थ असतात तिथून ला ओ नाहीय लागत अस सोना.
जरी त्यामध्ये नाही झाला तरी देवा च्या बाहेर गेल्यावरती ते कुंद वगरे तर असतेच कुठल्या पण देवळापाशी.
अ होय होय, पेढे ठरलेले असतातच होय. आणि ते नाही ते ते चिरमुऱ्यात वगैरे ते असतात साखरेचे ते काय म्हण
हा ते रेवडी वगैरे, ती का रेवड्या म हा टेप वगैर असतते ते खर ती एवढं आवडत नाही जास्त. का कुणास ठाऊक ते नाही आवडत हा.
त्येच प्रमाण जरा जास्त जास्त म्हणजे गोड खूप असत ते. साखरेच असते ना, पूर्ण हम्म.